हॅलो.
ह आता.
आवाज येत नाहीये तुमचा? हा.
हॅलो.
मला ऐकूच आलं नाही रिंगच नाही आली मला.
यादी तर या
हॅलो.
मला पण रिंग झाले नाही तर असं अगले दिसलं पण रिंगव झाला नाहीला हॅलो
हॅलो
हॅलो मला येतय आवाज
हॅलो हा आत्ता आला हा आत्ता आला मला
हा
हा हा आला मला आत्ता आवाज आला
हां हां आणि नाही आला तररी पण मग कट करून चालू राहिलं तर राहू दे
हा हा दहा मिनिट राहू दे चालू हा हा दहा मिनिटं चालू राहू दे
चालू ठे आ तर पणच्या आधी पण फोन केता ना त तुम्हाला दिस नाही पण इथ कॉलला ना काउंट झाला आणि शून्य सेकंड ला पडला तो कॉल मग रिफ्रेश करून परत हा परवा माझ तसं झालत मैत्रिणीला केलेलं ना मी माझ्या तिला लागलाच नाही कॉल तिला दिसलाच नाही फोन म आणि माझ्याकडन इकडं काउंटिंग झालं ते असं काय होते काय माहिती प्रॉब्लेम काय कळेयं झालंय मला पण
हा नेटवर्कचा प्रॉब्लेम असाला ऍपच काय ना काय तर अपडेट टाकतच न असतात अ अपडेट आले काय आपला
केला मी
मी केलोच नाही अपडेट
परत काय रिस्टार्ट होतय नाही अपडेट तिल्या तिथच होतय ते ऍपला जात नाही रे पूर्ण बॅकला म सकाळपासून झालं का नाही कॉल तुमचे
नाही नाही आत्ता तुमचाच पहिलाय
मालाच पहिला व मम्मी आले मम्मी आला तर काय म्हटलं
अला की आता त्या पण फोनवररती करूया तुम्ही कॉल केला
कायला
तुमचे मला किती कॉल झाला हॅलो
आता बघ की हा सेकंडवाला आहे कॉल म तुम्हाला
ह म्हणजे तुमचे अजून तीन कॉल येतात हा
पण तो कोण झाला किती झाल तो
कुठला
आला के ना तो कोण झा आण त्या
हा मग तो कान झालेला नाही पकडत आपण बघा ज जोपर्यंत लागत तोपर्यंत लावा
चालते क नंतर मग तुमती झाल्यात मला म्हणून दोन केली पाच होत कंप्लीट
होम जोडून घे
कठीण झालं तुमचे
होय
हम्म
अस म्हणजे मम्मीच्या वरन पण करतो तुम्ही पण करा तुमचा नंबर ना त्याच्या पण करतो
आहेत आहे की मिस्टरसाठी कि म संध्याकाळी चाल पाहिजे माझा म्हणजे मिस्टरांसाठी क्ईट ते ऍप काय घेतलंय मग त्यावर मी बोलते की संध्याकाळी हा हे असं संध्याकाळी तेव्हा बोलायचं
चालते हे त्याच्यावर आकॉल क काय
ग्रुप वरती पण हा नंबर हाय काय म्हणल्ट मम्मी च मम्मीच
होय मम्मी होय होय आहे की
हम्म म्हणजे आ आधीपासून जॉईन यत काय
अ मी जॉईन झाल्यावर मम्मीला पण जॉईनच केल तो सोबत
हा हा मग त्या अनेकचे ना त्यांनी नंबर दिला तर त्यांच्याशी बोलण झालं
त्यांच्यासोबत त्यां बारका आहे त्यांनी पण जास्त टाईम काय बोलले नाहीत
नाय काय
हम् हम् त्यांचं बाळ बारक हाय हो
हम्म
रडक
बाळ बरक असल हा हा रडतय मग ते मधी बोलताच येत नाही
सगळे प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहेत नाही असं चालू पण ठेवलंच चालतय ना फक्त लावून
नाही आवाज रेकॉर्ड व्हायला पाहिजे की आवाज गेला नाही तर क कोण कळत नाही
हा हा बरोबर
तेवढं व्हायला पाहिजे की
साउंट व्हाला पाहिजे होय आपण बोल हम्म बरोबर आहेक कम्युनेट मित्र आहे ना ते हा आवरले तुमची
ह झालं की आता आवूरून
हम् हम माझं आवरलेलं म्हणूनच म्हटलं मेसेज टाकूया म्हटलं गुड मॉर्निंग टाकलं पहिला मशीनचे कपडे झाले आहेत त वाळत टाकायची होती नंत मग बघूया ट्राय करून काय होते लागते काय मग ते डाटाचा प्रॉब्लेम असणार ना डाटा नसेल तर तुम्हीट लाागत कॉल
त कोण दटा नसता तर लागत नाही मी कररून बघ होतो म्हणजे माझ फिफ्टी पर्सेंट संपलेला तर लागत नव्हतं ते
ओ हम्म मग ते का होते अ मुलं का होती ना घेऊन बसलीच फोन
हम्म
पोर ब आज सुट्टी दिल्यात ओ ते वटपौर्णिमेच्या मुलग्याला सुट्टी आज ह
हा हा
त्या आत बाहेर करायला लागलाय हम्म
हो आज म्हणून बाकी कुणाला आता टाइम पण नसला फोन वरती बोलायला
हो होय होय तुमचं मुहूर्त किती वाजताच असत
ह
हा मुहूर्तवर असतय ना ते जातात ते पूजन करायला
होय खरं ते आज पोळ्या बिळ्या करत्यात ना वटपौर्णिमा ल बायका ते दिवस भर करत्यात
हा काम असते घरी घरी होय आज फोन करणार आपल्याला काय काम नाही आपण करायचं
आपलं काय नाही आमच्यात पण काय नसतेय.
हम. आमचे ह काय मम्मी करते आम्ही वरचावरून बसलोय.
होय म ममी करते वर्च आपलं झालं की झालं मुलींचं तेच काम.
होय. आताग कर्नाटक ही बेंदूर पण आहे पुढचा महाराष्ट्र बेंदूर. तेन ना.
आता हे कर्नाटकच सेलिब्रेशन करतात ना महाराष्ट्रात.
काय.
मह महाराष्ट्रात कर्नाटक बेंदूरच जरात साजरा करतात. मग महाराष्ट्राच एवढं जोरात नसतोय ना.
नाही महाराष्ट्रात. हित राऊन पण लोक कर्नाटकच करतात महाराष्ट्रात जात म्हटल्या महाराष्ट्राचं करायला पाहिजे. ह
तेच सांगाय लागले म महाराष्ट्रा मी पहिल्यापासून जे बघितलेय ना. की मोस्टली असा आहे की कर्नाटक बेंदूरच मो जोरात साजरा होतोय.
हम्म आम्ही नाही आम्ही महाराष्ट्र येनच करतो. आम्ही महाराष्ट्रीयन हाय.
महाराष्ट्रच. बाकी मग अभ्यासाचं काय काय.
अभ्यास चालू आहे आता कॉलिंग पहिला कम्प्लीट करून घ्या म्हटलं. कारण काी अभ्यास करत बसले. कि मग तेव्हा बायकांना टाईम असतो जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा. मग आता अभ्यास करू की कॉलिंग करू.
हो ते पण आहे नाही आणि कॉलिंगच कम्प्लीट झाली की त्या नंतर मग काय असंच बाकीचे टास्क आपण आपण करू शकतोय ना.
होय आणि कधी टाइम भेटाल तेव्हा रात्री तेन खावा पण करू शकतोय. तसं कॉलिंग नाही कोणाला कधी टाईम असते कोणाला कधी नसतेय.
हा आ. सदतीस झाले की बास मग.
होय एकदाच कमप्लीट करून टाकलं की टेन्शन संपलं.
होय ते अग्रीच पण काहीतरी येते काय टास्क.
कशाचं.
आग्रीबद्दल म्हणजे कृषीच वगैरे असं.
होय होय सगळ होत त्याच्यामध्ये आता परिसरात. काय काय ना त्याच्याबद्दल सगळ्याबद्दल होत. ज ते सगळं होतं.
हा.
हम. जेवण बिवण सगळं झालं.
जेवण नाही जेवण थोडं हाय थोड्या नंतर करायचं गरम.
हो हो.
हम्म. त्या पोरना मुलगीला ड्बा दिलाय. मेथीचे प हे करून दिले पराठे.
ह ह.
हम्म.
आमच्यात काय आज पोळ्याच.
नाही आमच्यात नसतय.
ह, नाही आमच्यात म्हटलं आमच्यात पोळ्याच आज.
तुमच्या आज पोळ्याच असतात आणि दोन दोन सण आहेत ना वटपौर्णिमा पण आहे बेंदूर पण आहे.
हो नाही आम्ही कर्नाटक बेंदूर नाही करत.
करतच नाही काय हा?
नाही नाही, आमचे आमचे सगळे महाराष्ट्र बेंदूरच करतात.
होय पण इथं आमच्या स्कूलमध्ये म्हणत होते हो दोन दोन सण आहेत म ते ते पण करायचं हे
होय कोण हिथले बाकीचे करतात कि कर्नाटक बेंदूर. खऊची पान.
हम्म. मग.
काय नाही बघा. नाझीया काय कॉलेजच काय बघून आली का नाही?
काय नाही ओ एवढं बोलण होत नाही तिला काल मेसेज केल ता मी. म रात्री एवढ्या मेसेजचा रिप्लाय केल्या म तेव्हा मुलांना झोपत होतो, म्हल नंतर कॉल करायचा तिला आता.
हा हा.
हम्म.
डेकनवर म्हटलं किती सगळं भरलंय नाही असं गावच आहे ते.
होय आम्ही तिथच राहतोय की.
तेच म्हटलं की तुमचा एरिया म्हणून. म्हनजे असं इचरकंजीला काय घयला म्हणून यायला लागत नाही सगळं आहे एकाच ठिकाणी बाबू जेऊ नको बाहर.
आम्ही शर्मिलीमध्ये येतोय कधी तर ते घ्यायला गाऊन वगैरे टॉप वगैरे.
हा आमच्या हितच हाय शर्मेली पण.
तुमच्या इथच आहे ना हा शर्मिली कलेक्शन मध्ये एक येतोय, हा. ते सचिन ड्रेसेसच ये कुठं शॉप आहे वो.
आमच्या घराच्या समोरच आहे.
तुमच्या घराच्या समोरच आहे होय, ते ऍड लई अस त्यांची, सचिन ड्रेसेस ड्रेसेस. सचिन ड्रेसेस अँड साडी सारखं ऑफर असत्यात ओ. हम्म हम्म पण ते पहिला रो पहिला रोडल होत आणि आता जरा आतमध्ये कुठं झालय का ते?
घेतल्या ते हा इथच कि समोरच झालय आमच्या.
हम् हम म शर्मिली पाासून जवळ आहे का लांब आहे.
नाही शर्मिली जरा पुढं राहतय तिथनं पण पुढे इकडं डेकनच्या चौक चौकात याय लागतय, डेक्कन हा चौकाच्या पण पलीकडकणी आत रोड गेलाय तिथं आत आहे.
हा हां म्हणजे जो शहापूरला रोड गेलाय तो चौक काय तुमचा डेक्कन चा.
अ शहापूरचा. अ हा डेकन मिल आहे डेकन मिल आहे का नाही.
हा.
तिथं रिक्षा स्टॉप आहे तिथ ना मा मार्केटचा रोड आहे ना तो सोडून त्याच्या पुढच्या रोडला.
अच्छा अच्छा ते पहिला पेढ वगैरे काय मिळत ते तयार करून त्याच्या समोरची गल्ली काय?
इथं पेढ कुठं करून मिळत होते ग.
खवा बर्फी वगैरे मिळत होती की रोडला चुलीवरच.
चुलीवरची खवा बर्फी, इथं रोडला कुठं? ते ठिकपूर लिव हा नाही ते लईच पुढे गेला तुम्ही
बाटे मगा हा मगजे आलीकडं
डेक्कनचं सिग्नल आहे का नाही तिथं बघा.
हा हा हा त्यांची ऍडस ते भरपूर मग म्हटलं ते कधी पण जायचं म्हटलं तर होत नाही. पण त्या हिशोबानें कापड तर असते काय ऑफरच्या हिशोबानें
होय होय असत ते चांगलं कापड असत हम्म